हॅलो
हा जेवला का नाही?
जेवलो नाही, नाही अजून मी एक ये जेवायला.
बर, बर, हा हा हा-
भैया जेवायला ये.
हा, हा,
तिला पण घेऊन ये.
बर बर.
लवकर य.
होय हो.
झालं का काम?
नाही अजून.
कवा आवरायचं.
आता आवरायचं. ह
किती राहिले?
फिरायला गेलतो.
कुठं?
बाहेर.
आ
बाहेरच की मालवणला.
आणि कुठं?
तिकडेच की.
गावाचे नाव सांग की,
मालवणला.
हा, हा, य जेवायला य.
बर बर जेवायचे, जेवा.
येकी.
पप्पा कुठे आहे?
पप्पा गेले वैरणी ला.
काय आणि काय टीव्ही वर काय बघायला लागलायसा.
कोण.
तुम्ही.
मे कुठं बघायला.
टीव्ही लावला नाही का?
ह हं
नाही?
नाही, नाही लावली.
नाही?
हम्. आणि काय?
काय नाय बर हाय मग
व्हय व्हय व्हय
बर बर म्हैस काय करायला लागल्या?
म्हैस चारा खायल्या
हा हा
आणि चिंगी बसल्या
हा हा हा
पप्पा टाकून गेले
हम् ह ह
ह म ये की
आलू की आलू टाइम लागेल जरा आलू की
य ताक गार हुतंय ऊन हुतंय आणि काय
काय न्हाय
आणि काय श्रीषा दिसत्या का?
नाही
आत गिल्या काय?
होय
आणि सत्तू
हम् नाही नाही नाही मग आणि दिदीचा फोन अल्ता काय नाही?
दीदी चा केलता की मगाशी
केलता होय कोणी केलता?
मी केलता नाही पप्पानी लावून दिलेला
पपांनी लावून दिलेले होय
हा आणि बरी आहेस का म्हणताना मला म्हणले तू बरी आहेस का?
हा हा
आणि काय काय घेतलं साडी कसली घेतल्या?
हा हा हा
भैया न फोन केलता मला म्हणली हम्म विचारली हम्
आणि
मी म्हणलं तू यायला आता पोर्णिमा हाय म्हणलं कस कस करायचं?
हा हा
आधी विचारतो म्हणलं मग त्यांना काय सांगते ते बघू म्हणलं पौर्णिमेच नाही लावून देणार म्हनली बघूया म्हंटलं फोन करून आ मग मस् केलता सांगतो म्हटल मागण आणि आणि सांगतो म्हणले मागणं
आई चा फोन आलता काय?
आई चा नाही
नाही
आयचा फोन पडलाय
पडलाय व्हय?
द
आणि प्रणाली चालता का नाही
प्रणाली काय आमच्या आठवून काढत नाही काय नाही
आटवण काढत नाही म आणि ह फोन नाही करत
नाहीत करत
आणि
तिला जरा ताकीद द
त क देऊ
फोन करत जा म्हणाह
कोण करत जाग
मामाला मामीला
मामाला मामेला
सासू सासऱ्याला उरप सासू सासरे
स सरला उर सरी
आणि काय
आणि काय नाही
ताकीद करतीलला
हा
फन कराय ताकीद दे
हा करतो म्हणे आता
हा वाट पाहता ये
ह वाटफळताय
हा अगो बाई दाग सांडवतो तू
त सांडत
हा
शिस्तात ठेव जेव पाहिजे ते अजून
आा
जेवा्हायचे ते अजून शेजतात ठेवाव
हा
अच्छा
काय दुकान आपलंच आहे
दुकान आपलं जाईल
आणि कानत पुढं
ह
सांल्यावर काय कराय
होनलाता आहे
हा हा नाहीच दही ताक श्रीकण बासून दे
होय
आणि काय भूटखंड म सीताप र बडी
तपरपडी
हा
आणि काय काय
आन मँगो न काय त्या
अम्रखंड
मँंगो आम्रखंड
आणि
लसी काय लापस काय
लस्सी, ताग, दही.
हम्म. आणायज.
आणि काय मग, काय चाललंय?
अं खिचडी खायल य.
अं.
खिचडी खायला या.
काय खाय येऊ?
भगर.
खिचडी हुई. खिचडी म्हणायच. त्याला खिचडी.
हम्म.
आणि काय?
काय नाही.
तिझ झालं का ना.
अं. आणि नाही.
तीज झालं का नाही?
आली का नाही प्रणाली?
आं.
सोना आली का नाही?
अरे तुझी ज बायको. टाकवून व्हायला लागल पाक.
का नाही म्हणलं.
ताक होऊन झालं.
झालं.
हम्म.
म आता गरम, थंड करा की.
आता थंड कशावर करू?
अं.
आपलं ही, हाय की. काय ती ओहम.
ओहन. ओव्हम.
ओहम.
ओहम का ओह
होतय, मनानं. आता वाटीबर खासतोर. एवढेढ राहिलेलं, उंजाळ झालं.
होय काय?
खासतोर.
म आता?
आता गरम खायाचं. गरम खायाचं.
गरम खायाचं.
हा.
काय, झालय हसायला? हसायला काय झालंय?
हसू यायलय र मला.
सटवाय, आता?
सटवाय हसवत्या. ह व एक की बाबा, किती रुंदी लावल्यास.
आलू -. टाइम लागेल अजून जरा.
बोलून - बोलून कंटाळा आला मला. तुम्हाला एक ग्लास
काय आणि बाकी विशेष.
विशेष ता काय भगर हाय भात हाय. चपाती हाय, मटकीचे आमटी हाय.
मेनू लईच हाय.
मेनू बरेच आहेत. कांदा हाय, दही हाय, दूध हाय. आणि काय पाहिजे पाणी हाय.
आणि काय काय हाय.
आणि मिरची भाजल्या.
मग काय नाही मग जोरात हाय, काम तुमच.
हा. जेवण जोरात हाय.
दोरत हाय.
अ होय. म ये की लवकर.
आलू कि हो, आलू की.
काय करालाय.
काय नाही. पप्पा आले का नाही ते.
पप्पा नाहीत अजून आल.
नाहीत आल.
अहम्म नाय. त्यांची आता वैरंग काढायची. मग पेंड्या बांधयच्या.
किती वाजता येत्यात.
साधारण दोन वाजतील. तीन, दोन तीन. दोन अडीच.
ह.
हा.
मग काय, काय म्हणताय आणि. काम वगैरे. कामं वगैरे आवरली का नाही.
आ.
काम वगैरे आवरली का नाही. तुम
कामा आवरायचीत तुय आराय. आवरायला य.
येऊ.
हा. अजून आवराच. जेवा लागलोय. खिचडी खायलो. उपवास हाय.
उपवास आहे आज.
मंगळवार हाय.
मंगळवार.
आज मंगळवारे.
मग आणि काय?
आणि काय?
आणि काय म्हणताय मग?
झोपलायस काय?
होय याय लावली.
आ.
याय लागलूय. आलू की थोड्या वेळात.
कव्हा यायचा.
आ.
कव्हा यायचास.
आलू क्या आलू.
कशाचा आवाज यायलाय.
आं
आवाज कसा रालाय.
कपाट आहेत कपाटाला दरवाजा आपटाय लागल.
काय धडका लावलास काय त्याला. काय धडका नाहीलाच त्याला. भूक जॅम लागल्या.